हा बुलाव
आता एक कोणाच्या हेच्यावरन लावला
माझ्याजवळ
हम् बोल
काय करताय
झोपा काढते
हा टाइम आहे का झोपायचा मॅडम
तुमचं टायमिंग बारा वाजता उठायचं असतं का
नाही हो मी खूप लवकर उठते माहिती का तुम्हाला
हम्म रात्री बारा वाजता झपायचं सकाळी बारा वाजता उठायचं
मग बरोबर मी बारा तासाची झोप घेते माहिती का बार त बार
हम्म
अहो मी काय म्हणते अहो मी लवकर झोपते माहिती आहे का कि बाराला झोपते तर खरं पण उठते आठ स साडेआठला नाही उत नऊ साडे नऊ दहा ला उठते म्हणजे मी लवकर झाल
कॉलेजला जात ह
हा पण कधी कधी जात नाही तर मग उशीर असतो
हम्म उशिरा आंघोळ उशिरा उठायचं
नाही अंघोळ आता लवकर चचालू केलीय करायचं
कशाला करते पाऊस पडतय की
जाऊन भिजू
हम्म
हुं आ ह
आता काही पावसाची जांग होईल
वा आ‌ ओ तस नाही ते गरम पाण्याने करायचं असतं ना आंघोळ मग ते गार पाणी ललेप वत त्या च गार पाणी असत मग गरम पाणी असले जरमीले वरडतील हा आ
हम
गार पाण्यानी केलं तर बापरे एवढे तर नाजूक नाहीच मी स्ट्रॉंग गलऀ मी
काय सांगायचं ल ई स्टांगेस
स्ट्रॉंग गलऀ‌ हे
हम
म्हणून आज मी मस्त फ्रॉक घातलाय ओके ओके बाय आतूनि मोठ्या आतुनिशिवलेला आहे तिच्या साडीचा
हम्म
तो घातलाय मी
तु का नाही शिकत काही च हा
अहो मला येत माझ्या अंगात अशी कोणती कला नाही कि ती येत
तुलायेती शिलाई मारायला
हो ओ
हम् मग फॅशन डिझाईनर फॅशन डिझाईनचा कोर्स कर ना
नाही एवढं इंटरेस्ट नाहीये त्याच्यात माझ्या बई हो म चिवला आहे माहिती का त्याच्या इंटरेस्ट ल ई भारि काय काय बनवती असं वेस्ट करण्यापेक्षा ती त्याचा उपयोग करति
आणि तु काय करते?
मी खातानाच करते. खर आहे तेजस आहो नाही ती जीन्स असली ना ती एक तिची जीन्सच तिला येत नव्हती तिने तिला कापून तिच्या भाऊलीसाठी ड्रेस बनवले चार पाच.
हम्म
हा एक असा नाही का शॉर्ट नाही का असं अ ह्याच्या खाली खांद्याच्या खाली असतात तशे ड्रेस नाही का?
हम्म मशीन वर
हा नाही मशीनवर नाही अशा हात शिलाई करते ती
हा आ आ
हो कापती मस्त मस्त मस्त करते आहो ती
अग आपली आपली ड्रेस शिवायला आली तरी बस
नाही मी नवीन घेऊ शकते मी नवीन घेईल.
अग हे सलवार कुर्ता हे ते आपले आपल्या शिवायचे.
नाही मी घालत नाही म्हणून मी शिवत नाही.
अ शिवायला जाऊ दे तुला काय बोलणार त अर्थ नाही.
मग मी घालतच नाही मला आवडतच नाही तर मी का शिव बरं?
डोके फोडणे करून घ्यायचे.
ह ह ह हो मी एवढी त्रास देते का तुम्हाला?
हे कर त्या चच ते करते त्याच इंटरेस्ट नुस झोपण्या इंटरेस्ट आहे का तुला?
येस आणि फोन बघण्यात बाकी काही नको मला.
हम्
बोला अजून आ मी काल खिचडी केली. हा म्हणजेशी भिजत टाकली. प मला माहितीच नाही की त्यात जास्त पाणी टाकायचं असतं का थोडंच पाणी टाकायचं असतं. पाणी झाल खूपच मग ती खिचडी अशी भिजून अशी एकदम मऊ मऊ टम फुगली.
हम्म
आणि मग हा आणि मग खिचडी बनवायला घेतली. बनवली त्यात वाटून बिटून सगळं टागलं कुठं खाली एक दोन घास खाली कि असो माझं पोटगच्च
हम्म हम्म
जाता जायना ती खिचडी मला.
हम् वडी करायची तुला. हो बाई
हम् अहो विसरले ना हो मी.
नाही खिचडी
हम्म
नाही बिजली उफतर
हा ते पण आहे.
हम्म
ह बोला
काय
हम्म
झोपली न का
नाही झोपायचं होत
हम्म
पण झोपडू आल नाही
का
झोपायचं होतं
हम्म
पण झोप आली नाही
संध्याकाळी येईल तुला लोक
हा
बारा वाजता ये
बार अवस्था नाही आम्हाला झोपचच नाही पहिली तर गोष्ट
हम् हा
बारा वाजता उठल्यावर कशी काय झोप लागणार
हा ते पण ये बारा वाजता पहिले तर गोष्ट मी झोपत नाही मी लवकर झोपते लवकर उठायची सवय पण आहे मला मॅडम अ सकाळी मी लवकर उठते अरे अ अहो पण मी सकाळी लवकर उठते
हम्
हो एक मिनिट थांबा म्हणजे चालूच राहुदे चिऊ
हम्
बाकी मला ना चिकनची भाजी शिकायची आहे चिकनची भाजी शिकायचीय पण काय बोलते मलाच नाही समजवते आम्हाला चिकनची भाजी शिकायची जरा सांगतात ना
नाही पेक्षा तुझी मम्मी बाहेर ग तुझ मम्मी लगेच हॅलो हॅलो